या.
बोला ताई काय चालूये?
काहीच नाही आराम होत आता आता चहाचा टाईम झाला हम्म. चार वाजले की आम्हाला चहा लागते, चार वाजल्यानंतर म्हटलं आता चहा करेन ना.
अह हो त आता संध्याकाळची काम आहेत.
हो मस्तसा निघेन जातते लवकर नाही तु्
हो हो जेवण वगैरे झाले तुमचे
कोडे म्हण परीितला
हा ह आता चहा वगैरेचा टाईम राडाई संध्याकाळचा
हो हा झाल्यावर मग ते घरातलं कामं झाडून बिडू काढा.
हो हो बाकी.
बाकी तुम्ही सांगा काही नवीन विशे. हो काल खूप होता म्हटलं. काल पूर्ण दिवसभर असं म्हणजे जास्त नव्हता पण चालूले चालूच होतय का दुपारपासून. तर काल तर लग्नही होत म्हटलं तर लग्ना ठिकाणी पण म्ह लं नवदेव पण पावसातच गाडीत बसून गेले आणि त्याच्यानंतर आज वरात पंगत आहे तो म्ह लात चांगलं कडक होऊनय
हांांां
हो आता ते पावसाचे दिवस आहेच मलाता तरी पण खूप लेट झालंत म्हटलं ह आडच ना पाऊस
आ जन केलो न आता ते